हम्म, का एवढ वेळ लागलं कॉल करायला?
अख्क ते ना हँग झाला होता.
हा का, तरी म्हटलं एवढा वेळ का लागला.
त्यामुळे. मला पुण्याला यायचं होतं.
हम्म हम्म.
आणिंतर तिकडे फिरण्याची जागा कशीय, काय, कस यावं लागेल?
ह किती दिवसासाठी येणार आहे तुम्ही काही, प्लॅनिंग केलंय का?
एक चार ते पाच दिवसाच, त्याच्यामध्ये फक्त एक दिवसाच काम माझंय. आणि मग नंतर मग काही नाही. नंतर मग तीन दिवस फ्रीचय.
हो का?
हम्म.
ह ह ह. इथे भरपूर ठिकाणी फिरायला जाण्यासाठी नाही का, म्हणजे जर आपल्याला वाटलं जवळपास जायचंय, तर जवळपास पण जाऊ शकतो. आणि जर वाटतय की, या दोन तीन दिवस जर आहेस तू
हम्म.
तर आपण एखादी इथनं अ- बऱ्यापैकी छान अ पॅकेजेस आहेत टूर वाल्याचे तर तस टूर पॅकेज घेऊन पण फिरू शकतो. तण मी येना त, हा.
टूर पॅकेज समजा, आपण टूर पॅकेज घ्यायचं असेल तर ते किती पर्यंत जात, तर त्याला खर्च किती येतो?
हा मी तुला तेच सांगणार होते. की आमच्याकडे एक काय आहे, डिबाईन एक्सप्लोर म्हणून अ -टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे त्यांची. तर आम्ही लास्ट टाइम त्यांच्या बरोबर गेलेलो. तर छान आहे त्यांचं म्हणजे जे मॅनेज मेंटय आहे त्यांचं ते प्रॉपरय. राहणं, खाणं, पिणं सगळं त्यांच्याकडे. म्हणजे आपल्याला असं विशेष एक्स्ट्रा अ पेड करावं लागत नाही, एकदा त्यांना पेड केलं. कि त्याच्यानंतर सगळे ते टूर, स्टार्ट टू एंड त्या आपल्याकडन म्हणजे आपल्याला कंप्लीट करतात. फ क्त आपल्याला अ- कायतर पाण्याचे बॉटल वगैरे काय असेल म्हणजे आपलं पर्सनल ते तेवढं आपल्याला घ्याव लागत.
म्हणजे जेवणाचा खर्च, राहण्याचा खर्च सर्व त्या पॅकेजमध्येध्येच राहत.
सगळं त्या पॅकेज मध्ये ते आपल्याला कम्प्लीट करून देतात.
आणि किती वाजता निघतात काय, कसं राहतं त्यांच्याकडे?
तेच मधे मी तुला सांगते ना, अ- त्यांच जर आपण एखाद टूर अ- त्यांची सध्या ऐक गणपती ती पुण्याची म्हणून हे आहे, अ -वन डे पिकनिक. अ स्पॉट म्हणतो ना, ते. तर ती इकडनं शुक्रवारी रात्री निघतात. अ- श शुक्रवारी रात्रभर प्रवास केला की आपण अ -शनिवारी सकाळी आपण ती गणपतीपनण्याला पोहोचणार. मग तिथे ते भक्तनिवास मध्ये आपल्याला अ हे करणार राहायची सोय करणार. म तिथं आपण थांबून फ्रेश वेगैरे होऊन मग गणपतीच्या मंदिरात जाऊ शकतो. त्याच्यानंतर ते थोड्या वेळ आपल्याला हे करणार गणपती मंदिर झाल्यानंतर, अ -जो बीच आहे तो एक्सप्लोर करणार तो बीच आपल्याला तिथे थोड्या वेळ खेळणं काही आपल्याला फोटो क्लिक करायचं आहे ते असं अ दुफारपर्यंत ते तिथे कर करवतात. त्याच्यानंतर दुसरा एक बीच आहे परत तिथे तारकल्ली म्हणून तिथं ते घेऊन जाता.
अरे वा मध्ये तर छान आहे आणि जेवण कसं व्हाल?
हा जे हा राहायची सोय तिथे झाली. आणि गणपतीचं दर्शन झाल्यानंतर तिथ तीन वाजेपर्यंत ते भक्तनिवास मध्ये जेवणय. तर मग तिथे जाऊन आपण आपल्या हिच्या आणि जेवण करून परत लगेचच बीचय, त्याच्यामुळे तिथे हे करू शक अ आणि परत दुसरा एक तारकल्ली म्हणून बीचय ते पण मग पुढे. तो बीच आणि एक सुवर्ण गणेश मंदिर म्हणून काहीतरी आहे. तर तिथे पण त्या आपल्याला नेणार आणि संध्याकाळी पुन्हा अ ते अ थोडं बऱ्यापैकी पुढे आल्यानंतर ना आपल्याला एक जेवायच त्यांचं ठरलेलं हॉटेलय तिथे ते आपल्याला नेऊन त्यांच्याकडे जेवण असतं. ते जेव तिथून आपण जेवायचं आणि पुन्हा मग रिटर्न पुण्याला ते आपल्याला रात्री निघतो आणि सकाळी सकाळी अ -पुड्याला सोडता.
म्हणजे मग मला इथून गुरुवारी निघावं लागेल अ दिवसभरात ते काम कम्प्लीट करून घ्यावं लागेल, किंवा शुक्रवारी शुक्रवारी ढा तरांती. म्हणजे शुक्रवारी दिवसभर माझं काम पूर्ण कम्प्लीट करून, शुक्रवार, शनिवार
ते शुक्रवारी पण आप म्हणजे शुक्रवारी तू जरी आली, तरी पण येऊ शकता.
हा प कसं म दिवसभर काम होऊन जाईल माझ, सकाळी समजा आले मी. अ इथून पहाटे निघाल निघाल नाही तर मग गुरुवारी रात्री निघेन.
नाही तू बेस्ट वे काय कर, गुरुवारी रात्री नाशिक रोड वरन बसली की अ ते चार तास तिथयची म्हणजे आपण दिवसभराचा जो प्रवास म्हणतो ना हेटिक ओन खूप मग ते अ- गर्दी पण असते. तर पाच तासांत लागतात. तर रात्री जर आली तर तू हार्डली चार पाच तासात पुण्यावरन नाशिकला पोहचेन.
हम्म हम्म हम्म.
सॉरी नाशिक वरन पुण्याला पोहचशील, तर माझ तरी बेस्ट सजेशन तुला असेल की तू गुरुवारी रात्री ये. मग सकाळी माझ्याकडे ये वाटल्यास तू फ्रेश वगैरे होऊन, तुझ वॉटेवर जे काम आहे ते कंप्लीट करून घेशील. आणि मग आपण अ अ घ्यायला निघू शकतो, शुक्रवारी संध्याकाळी त्या अ - ह्याच्यासाठी हा गण पती पूण्यासाठी जाऊ शकतो, किंवा त्यांच्या बाकी पण भरपूर असं आहेत नाही पर पॅकेज, जस की लोनावळाय.
हा
हा ते लोणावळ्याला पण त्यांची वन डे टीव्ही वर टिप आहे हे पण.
हा असा
सेम त्याच आहे की आपण शुक्रवारी रात्री निघणार अं सकाळी दोनवळ्याला पोहोचतो मग त्याच्यामध्येकोण
अ लोणावळचे जे आहे एकवीरा देवी
हा
हा ते एकविरा देवी ते त्याच्यात कवर करणार ह त्याच्यानंतर भुशी डॅम आहे असं दोन तीन ठिकाण आहेत लोणावळ्याला पण हा हा ह हां
तर ते सगळं तिथं ते आपल्याला दाखवत तिथं पण गेल्या गेल्या ते आपल्याला पहिले राहायची सोयध येणार आपण फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे झाला की
हम् हम् हम् सर्व म्हजे पावते पुरवना असा
हा सगळं त्यांच्याकडे असणार फक्त पाणी बॉटल पण घ्यायची असती बाकी अदरवाईज सगळं ते प्रोव्हाइड करताना आपल्याला मेन वन काही खायचंय तर तेवढा खर्च आपण करायचा आणि त्यांच पॅकेज पण खूप छान आहे बरं का ट्रिपल नाईन अ त्यानंतर चौदाशे नव्याण्णव असं दीड दीड एक हजार हजार दीड हजाराच्या पॅकेज मध्ये आपण फरून येतो म्हणजे आपल्याला जास्त काही खर्च पण नाही आणि मग गाऊन यायला पण छान वाटतं दीड हजारात जर सपोज आपण कुठे जाऊन येतोय तर आपल्याला पण जाव असं वाटत पण जास्त पैसे लागले तर आपलं पण जरा हे होत ना हम्
नाही माझं काम नाही म्हला आता यायचं ते याव तर तुला पण फोन करावा ति नक आपला जाऊन फिरून पण येता येईल आता तू काय क तुला ज्यावेेळेस वेळ भेट ना त्यावेळेस तू त्यां एकदा जाऊन भेट फक्त अजून आ एक ह आहे समजा आपल्या हातामध्ये तर ना तर जाऊन घ त्यांचे पॅकेजेस कथले काय आहेत त्याचे एक दोष काढ मा
हा मग तुला एक सांगू का त्यांना जाऊन भेटायची पण गरज नसते आपल्याला त्यांच्याशी आपण मी म्हणजे मी पर्सनली जेव्हा गेलेली होती लास्ट टाइम आम्ही मालबर्न ट्रिपला गेलेल होत त्यांच्यासोबत तर त्यांनी मी त्यावरूनच त्यांच हे बघितलेलं होत इन्स्टाला त्यांच पेज बघितलेलं त्याच्यावरून त्यांचं बुकिंग केलं आधच्या बुड्याच्या वेस आम्ही केलेले
अरे वा
त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांचे रेट पण थोडेसे निगोशिएबल असत नाही का
हो ना तर तुझं म्हणते एवढे चौदाशे पंधराशे म्हणजे त्या मनाने तुम्हाला तिथे जेवणाची व्यवस्था पण देतात. चांगली राहण्याची व्यवस्था पण करत म्हणजे एकदम बेटर सर्विसेस आहे म्हणजे चांगली सुविधा आहे त्यांची.
हम्म! आता आम्ही मालवणला गेलेलो ना तेव्हा साडे सहा साडेसहा हजार रुपये घेतले त्यांनी दोघांचे. फर्स्ट मध्ये होता तेरा हजारात आम्ही तिकड गेलेलो पण राहायची खायची. ती सगळी सोय त्यांच्याकडे होती. स्पेशल जर स्पेशल रूम घेतला नाही तर साडेपाच साडेपाच मध्ये ते करत होते पण अ आम्ही स्पेशल रूम घेतलेला त्यांच्याकडन मग त्यांनी साडेसहा साडेसहा हजार दोघांचे तेरा मध्ये आम्ही जाऊन आलो.
कोणती? तीन चार दिवसासाठी आता आपण पर्सनल तीन चार दिवसासाठी फिरायला गेलो. तर किती खर्च होईल.
नाही भरपूर खर्च येतो, भरपूर. त्या मानाने चांगलीज आहे ती त्यानं. तू म्हणतेय तसं सर्विसेस त्यांची सुविधा चांगलीय. मग विचार करायला काही हरकत नाही.
हम्म ऍक्च्युली तेव्हा पण आम्ही शुक्रवारी गेलेलो. शनिवार रविवार, सोमवार. तीन दिवस लागून सुट्ट्या होत्या. ते तीन दिवस म्हणजे आम्ही अ -शुक्रवारी रात्री गेलो. शनिवारी तिथ उतरलो. शनिवारी दिवसभर फिरलो. त्याच्यानंतर शनिवारी रात्रीचा स्टे झाला. रविवारी दिवसभर फिरलो. रविवारी रात्रीचा स्टे झाला. आणि सोमवारी दिवसभर फिरून अ -सोमवारी रात्री आम्ही रिटर्नला निघालो. मंगळवारी सकाळी आम्ही पोहचलो.
असं.
म्हणजे दोन स्टे त्याच्यात, दोन स्टे करायला गेल्या हो आपली पाच सहा हजार रुपये तर तिथच गेले असते.
रूमचे एक दिवसाचेच एक हजार रुपये राहता. त्यात आपल खान्या पिण्याचे ते वेगळे. पूर्ण ट्रॅव्हलिंग समजा आता एखादा स्पॉटवरून आपल्या दुसऱ्या ठिकाणी जायच तर त्याचा येणारा खर्च वेगळा. गाडीचा खर्च वेगळा तो वेगळा, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा एक ना एक
हा पर्सनल जाण्यापेक्षा, हे टूर्स वाल्यां जाणं आपल्याला परवडतं.
वैयक्तिक काही खर्चच करता येत नाही ना ग, मग सगळा खर्च पूर्ण ह्या गोष्टींनाच होतोच. होऊन जातो.
मी याच्याऐवजी पण वाटत असेल तरी इकडनं पुणे स्टेशन वरून लोग ह्याला सॉरी. लोणावळ्या डायरेक्ट ट्रेन आहे, हार्डली काही तरी चाळीस पन्नास रुपयात आपण लोणावळाल्या जातो. चाळीस पन्नास पण लागत नाही, पण धर
आसा.
मग आपण तसं पण करू शकतो, पुन्हा स्टेशनवरून सकाळी लोणावळेला बसलो कि अ एक अ एक तास पण लागत नाही, लोनावळेला जायला पुणे स्टेशन वरून. तिथं जाणार एक दीड तासात सपोज
चालेल मग, तू ऐक आता तू आता फक्त सर्व पॅकेज किंवा दुसरं एखादं चांगलं स्पॉट असं हे कर आपलं, तुझं, माझं, आपलं प्लॅनिंग करून घेऊ आपण फिरायला जायचं. तसं ठरव.
हा ते आहे. ठीक आहे चालेल बाय.
हुं. चालेल चालेल, चल बाय.